हा, बोला की.
जेवण झालं काय?
जेवण झालं बघा, सकाळी लवकर डबा अस तोय सातला डबा ब्यामुळ लवकर केल.
हा, हा, हा, हा.
आणि होय पोरी आता दारात बसल्यात खेळातल्यात झाडाखाली.
हा.
आणि अभ्यास तेन जरा केलात या नाश्ता तेन केला म आ त जरा खेळावं खेळायला सोडलं म्हणजे जेवायला येतील आता.
होय, होय.
जरा खेळल्या ना, मग जरा होय, जरा खेळल्या की मग जरा जेवण जा तयनई घरातच बसल्या की एका जागेला मग ते काय जेवण, हम्म मग ताई पास होत नाय त्यांचं घरातच बसवलं की
चोय.
एक तासभर खेळा.
हा.
आणि काय तुमच्या पोरी?
पण असं ते हमहम खेळाल्या तिच ती एकटी खेळाल्या हिच खेळा हेजान हां
कोण मुलं आहेत काय तिथं छोटी?
आहे ते आशु ताईंची दोन पोर आहेत. एवढंच कोण नाहीत
हा त्या दोघी तरी आहेत.
होय होय. आहेत. तिच ती खेळत्या तिला सवयच हाय, होय. झाले स्वयंपाक झाले हो सगळं. डबा असत्यात झाले हं अ सांडग घालून आलो.
कशाच? कशाच?
डिस्क‌ को
हां हां तांदळाच हे करून काय.
हां हम ते घा टलं, धूनं धुवुन आता आलंय मी आणि सासू धुलो.
हा हा डिस्को सांडग कसे किलो आहेत मग ते? आणि साल पापडीच?
सालपापडीचं एकशे दहा. अं पन्नास पन्नास पापडाच.
म्हणजे किलोवर नाही पन्नास
हा पण हां
मोठे असतात.
होय होय.
हो
ते चांगले लागत्यात. खरं मला तर काही येत नाही ते त्याला लई आहे वाटते आम्हाला.
होय.
म्हणून ते रेट जरा जास्तच असणार.
होय होय जास्त असतेत वापेवर तेन चुलीवर गॅसवर करत्यात, होय चुलीवरच सगळं साडगं हे ते चुलीवरच.
कुरुड्याचं पीठ पण चुलीवर
होय, होय, आपलं ते शांडग्यांचे पीठासा करायच नाइ करायचं
हा, हा मी पण कुरुड्या चुलीवर तीच केलत्या.
हा, हा.
आम च्या नंदुबाई स्नी द्याय लागत्यात मला पण म्हटलं की जास्ती कराय लागत्यात मला
होय.
त्या मुंबईला अस त्यात ना मग त्या जॉबला जातात.
हा, हा, हा.
म त्यांना वेळ भेटत नाइ. आणि तिकडं वाळवणाला घालाय जाग
नाइ, नाइ जाणारच की होय आमच आनंदाचं पण तसचय ते काय नाइ तिथं.
सोसायटी त्या कुठयत? होय आपलं दोघींच जरा कवी सगळं से सेम, सेमचय मुलगीला पण तसच मुलगी आजारी असत्या. नंदुबाई पण तसंच. सगळं सेम, सेम जरा कमी हाय. त्यांना तेन द्याय लागतय मला म्हणून मी पण जास्ती करतोय. मशनीवरच पापड ते आणि कुरुड्या एवढ्या, दोनच देतोय मी बाकीच काय दुसरं करत नाइ खरं. मला ते दोनच करूपर्यंत फुर हुतय. त एकटी करा
होय, होय कोण तर पाहिजे होय आणि घरातलं ते होत नाई.
कळीच घालायला त, ते आणि ह सकाळचा नाश्ता जेवन डबा.
होय लवकर उठून करायला पाहिजे, हम् हम् हा पण चार ला उठतय. मग येऊ का तसं. होय सगळे आवरतय स्वयंपाक हे ते आणि मा हा अर्धा तास ते ते धुणं हे ते. ते आणि ते मामी ते धुत्यात.
हा हा.
आणि आम्ही दो सांडग घालून आल्यावर म आणि खाल्लच आवरायचं.
होय म्हणून मी पण जास्त काय दूसर बाकी तिचं काय करत नाही जास्त एवढं.
हा आम्ही पण थोडं थोडंच घालत, मग जसं जसं गिरायकल तसं घालाले.
हा हा आणि मग राहिलं तर एक्स्ट्रा. काय करायचं ते लईच राहिलं. तर होय का नाही गिराईक आस म्हणजे संपली तर आता नंतर या ची मग ते तुम्हाला घरात पण संपायला पाहिजे.
होय आता झालंय संघ संंगच झालेत सगळं.
हो.
आता आणि मागायला, आठ किलो ऑर्डर आले.
कस कशाची आल्या. जिस्कू सांगायचे मग घरगुतीच ऑर्डर असते त्या काही दुकानातली पण असत
नाही नाही घरगुतीच की. घरगुतीच असते.
घरगुतीच आवरत नाही. घरगुती कस बायका लई घेतात ना पहिला कसं असायचं बायका प प्रत्येक बाई करायचीच आता एवढं जास्त कोण करत नाही. होय आणि त्यातबी
ते म्हणत्यात आणि कुणाला ऊन्हात होत नाही. नाही होत नाही करता येत नाही. जाऊद्या म्हणतात होय.
पहिला कस बायका पैसेच खर्च करत नव्हत्या.
हात आवरून हे करून
होय आत
आता काय हे करत नाहीत कोण का हालं कस करून घ्यायचं आणि दवाखान्यात घालायचं म्हणत्यात. हुं हुं त्याच्या पेक्षा तर कस विकत आणलेल
होय तस पण आस पण हिशेब कराय गेल की की गॅस संप तर त्याच पैसेे तांदूळ पैश तांदळाच पैसेे हो सगळ्याच तिथं हिशोब ते म्हणत्यात थोड घालत आणि थोड पैसे चढ गेल तर जाऊन दे खर ताप नाही म्हणत्यात आस कस ताप हॅलो हो मेलाक कसं आमचे सासरे काय म्हणत नहीत. हे म्हणतात विकत खरं रेशनच तांदुळ आमच्याकडे भर पूर्ण येतना शं पन्नास किलो मिळतय महिन्याला
होय.
होय मग तेवढ आस ते म्हटल्यानंतर जळण पण काय आपल हे घर असंच असतय मग कशाला पैसे झालय. कस तरी येतय तस करायच म्हणतोय मी आज जरा ते जरास जरा जरा करायचं एकदम कशाला करायचं. होय म्हणूनना ती म्हणत्या आमची नंदुबाई. पैसे देतो विकत आणून दे. असु दे म्हणतोय आता लई कुठं हे करायला. दोन दिवस कसं तर काढायचं दोन दिवस जर दोन दिवस कुरवड्यात तेन करतोय आणि दोन तीन दिवस अंडीपापडाचं मशनरी मशनरीचं ते कर
हां
अस करतोय.
उडद्याच पापड ते करताय?
हो अंडी पापड मशनीवरच ते
हा हा उडदाच पापड उडीत पापड.
ते नाही करत मी मला ते काय लाटायलाच येत नाही मी ते विकत आणतोय ते डी मार्ट मध्ये एकावर एक फ्री असते ना ते मी हा ते आणतोय आणि संपलं की आणि परत दोन आणायची असं करतोय मग ते लाटायला येत नाही आणि इथं मी को म्हणजे आम्ही इकडे इचलकरंचीला असल्यामुळे इथे जास्त आमचं कोणाचं संप संपर्क नई न्हव मग इथ कस बायका का कोण येत नाही शेताला जात्यात सगळी. आणि सासवा ना जावा असं तेन असत. तर नई खेडेगावात जरा फॅमिली मग तेनी आपलं आपलं करत्यात ओ. आमच्यात कस कोन मीणार. मग मी त्यांच्यात जातो येत तो म्हणतोय खरं त्यांना गरजच नसत्या नाही त्यांच्यात असतातच मग कुठं बोलवायचं कुणाला? त्यापेक्षा आणायचं विकत हे कसं कुरड्या आपल आप कराय
होय
ते पापडाच लय यशी लाटत बसायला आणि ते जाड झालं हं आणि ते कसं जाड झालं. वाकड झालं अस ते होतय ते काय पात पातळ लाटायचे
हो
कंच सांगतय तिकडं
म् होय असतय पाकीट छान असतय ते पण मिळतयच.
तळ पात्तळ अस त्यात आणि एकावर एक फ्री असतय की ते लइ महागय म्हणून पण आणायचं राहू दे अस
होय. कोणय, कोणय, कोण हा गबस कोण हा
आमच्या नंदुबाई पण तसच करत्यात. हम् त्यांच्या मावशीला तेन द्याय सांगतात त्यांनी करून त्यांच्या मावश्या दोन हाईत. म त्यांच्या मावशींच्याकडनं तेन आणत्यात कवा तर डि-मार्ट मदन आण
हा, हा.
केवढं दोनच करून देणार म्हणून सांगितलय. मला दुसरं काय येत नाइ म शेवाळ्या आणून दे त शेवाळा आणून ठेवतोय अंडी पापडाच गावात आमच्या करत्यात की. ते गावाताच आण तोय पाच किलो घेत्यात, त्यांच पाच किलो माझं पाच किलो आणून ठे व य त्यांनी घेऊन जातेत. तेनी मेच्या सुटींला तेवढच येत्यात. आधीमधी येत नाइत. खरं ते पण चार पाच दिवसच असत्यात.
हा.
हेजा मा हमानकडे जाऊ ये हतच दोन तीन त्यांचे सासर हाय इकडं म्हणजे त्यांचे सासरचं गाव कडाय तिथ शेती वगैरे हाय. तिकडं कोण नसते कुणी तसं असतंय खरं तिकडच्या गावाला आपल्या जरा जाऊन याय पाईजे. शेती ह म्हण मग तिकड दोन तीन दिवस जात त्या आ तर म ह्यांनी दोनच दिवस असत दोन तीन दिवसच असत वेळच नसत. त त्यांना
हम् हम हम
आता आलेला तेव्हा पण तीनच दिवस होते त्यातला आम्ही दोन दिवस पंढरपूरला गेलो. एकच दिवस राहिले आणिस दुसऱ्या दिवशी गेल्या लगेच.
हम् हम हम
त्यांना जॉबला
हा हो जॉब असलेलाच हे होते ल
हो एल आय सीच् या ह्याच्यात त्यानी
हम्म हम् होन
हम्म त्यांना लई म्हणजे त्यांच्यावर लई कामाच लोडिंग असते देत नाही त्यांनासाठी चार दिवस पाच दिवस म्हणजे ल घलत ते पण घरात काम करून शकत करून करून घेत आ की लॅपटॉप घेऊनच फिरायच. अस सगळीकडें
होय
ते ना मग गेल त्यांनाच करायला लागते म्हणून ते इथेच करतात आमचं का निवांत असते.
होय
म्हणून म्हणते राहू दे करून देते मी. तुम्ही काय काळजी करू नका.
हं
पैसे, पैसे पण देतात ते नाही म्हणतात पैसे घे मी काय घेत नाही नको म्हणतोय. शेवाळ्याचं तेवढं द्या मंग पैश.. तेवाळ्या कसक ना मी पण शेवाळयाचं.. तेवढं देतात ना.
हं हं ह
चटनीचं चकले एक करून देतोय.
वर्षाला मग किती करताय? किती किलो? चटणी.